हॅलो आवाज येतोय ताई?
हो हो आवाज येतो.
हाय काय.
तरच मगाशी येत नव्हता काय मग अजून पाऊस सुरू आहे का तुमच्या इथे?
आमच्याकडे ईद हाय दुपारपर्यंत नव्हता आत्ता पाऊस चालू झालाय.
आता पाऊस झाला. आ आता आमच्या इथे सुरू झालाय चांगला जोराचा आता पाऊस चालू राहील काय- खरं नाही पावसाचं.
अ ते दोन तीन दिवस राहतो वाटतं पाऊस चालू आणखीन,
हम्म तेच ना मग आता पावसाळा वाटला पाहिजे ना. थोडा तो एकत एवढा लेट सुरू झाला
आधीच लेट नाही आला अंं अं आ मी हा हा
तर तुमची ते लाईट वगैरे असते?
अ गुरुवारचा प्रॉब्लेम असतो थोडा बाकी असते लाईट.
ते सांगा आमच्या इथे पण्,
गुरुवारीची लाईट नसल्यामुळे इकड्या जवळच्या कंपन्यांला वगैरे सुट्ट्या असतात.
हा हा हा
हं दिवसभर नसते. दिवसभर नसते, रात्री. येऊन जाते लाईट.
अच्छा पण असं भार नियमन वगैरे चालू आहे का, म्हणजे बंद ठेवतात का ते लाईट अस, का फक्त गुरुवारीच. ह..
गुरुवारीच.
हं.
हा ते गुरुवारीच नसते लाईट, बाकी दिवस असते.
मग तर जाम बोर होत असल, लाईट नाही तर.
हा ते तर आहे, काय तेवढं प्रॉब्लेम नाही म्हणा.
फोन हे तर काही टेंशन नाही अं.
हा...
ओके चार्ज करून ठेवायचा फोन आपला, नाही तर बॅटरी ठेवायची, हे आपलं
हा ते पॉवर बँक, पॉवर बँक, हा त्याला आम चार्जिंग करून ठेवून देते.
हा हो अच्छा.
हम्म.
मग तर मोबाईल वरच मग काय इन्स्टा वगैरे बघते तू, हं.
हं इन्स्टा युट्यूब हं हं.
इन्स्टा युट्यूब ह अरे बापरे! मग का त्याच्यावर वेगवेगळे मग,, बनवत काय नाही त्याच्यातला बघते नुसतं.
हंं हं बनव बनवू वाटतं पण अ म् नाही बर मला ते असं ते, हे बनवायला आवडतं. ते वेगवेगळं, आता ते नवीन आलंय बघा ते फुल आर्ट. फुल, फुलायचं ते आर्ट नाही का
अच्छा, क्राफ्ट क्राफ्ट मध्ये तुला आवडय, ते करायला आवडत तूला.
ते थोडं इंटरेस्ट वाटतं, ते थोडं बघत असते मी.
हा हा चांगलं आहे ना, मग चांगलंय असं, बनवलंय का काही तु आधी?
आधी आधी बनवायचे, गावाकडे होती तेव्हा, अ आता ई इकडे आल्यावर ईथे एवढं काय नाही, आता इकडे पण आल्यावर जात होती मी कंपनीमध्ये वगैरे, आता मी एक महिना झाला घरी आहे.
हा हा, नाही पण हे अ चांगलय असं बनवायचं, माहितय असं हातात हातांनी बनवलेल्या वस्तूंना खूप डिमांड आहे आजकाल. आणि खूप चांगले पैसे मिळतात त्याचे, ऑनलाईन तुम्ही विकायला काडले तर, बनवून.
हा हा थोडं नाही का आपल्याला गाईड्नस, आणि थोडी फिनिशिंग वगैरे. ते झालं ना तर मग आपण बी करू शकतो थोडं ना, युट्यूब वर तेच बघत असते.
हा किती आता व्हिडिओज आहेत, आणि आता आजकाल बिझनेस उभा करण्याची काही खूप अवघड राहिलं नाहीये. थोड ज्यांना माहितय त्यांना थोडं घेतलं सोबत कामाला, तुमचे प्रॉडक्ट असेल
ट्रेंडिंग मध्ये खूप चाललय ना ते.
हा तेच, मग करायचं प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करायची.
अ प्रॅक्टिस मेन म काहीतरी ते परफेक्ट म्हणतात ना त्यासारखं. मेक्स मॅन परफेक्ट, कशालापण प्रॅक्टिसच पाहिजेत.
हम्म बरोबर. चांगलं आहे काहीतरी छंद पाहिजे.
हा बोर होत ना दिवसभर घरी पण काहीतरी टाईपास हा
कडे मग वाचन वगैरे नाही करत आवडत नाही. वाचायला काय आवडत नाही.
नाही. बर काय.
वाचयच कंटाळा, वाचायचा कंटाळा अ लहानपणी वाचत नव्हत का्या गोष्टीची पुस्तकं वगैरे
वाचून वाचून बत एमएससी, बी बीएससी, एमएसी, सीमध्ये लिहून, लिहून, वाचून, वाचून, ते पेपर देऊन, देऊन. पागल झाले आता माणूस असं वाटते आता ते दूर हा ते कॉम्पिटेटिव चे पेपर पण दिले आहे. मी ते इतका अभ्यास केलाय पहिले
म म समज शकते. तुमाला पुस्तक आवडणार नाही ओ बरोबर अ बरोबर मग बरोबर कारण खूप वाचन करावं लागतं त्यावेळे.
अ ते कॉम्पिटेटिव्हच ते खूपच असतात ना जियल्स वगैरे म हा ते वाचून वाचून एवढं कंटळ आलंय का तर ते बघूच वाटत नाही.
ह बरोबर बरोबर नाही मला मला पण क्राफ्टिंग आवडत पण मी म पेपर करायचे मला ओरिगामी आवडत. मग एक अजून एक असतो. पेपरची अ पट्ट्या कापून त्याच एक आर्ट बनवतात ते मी बनवायचे म्हणजे हे मी ऑफिसमध्ये असताना करायच्या जेव्हा मला फ्री टाइम मिळेल. ऑफिस काम असायचं पण ते स्ट्रेस फ्री होण्या ना कारण भरपूर अ तुम्ही काम करत तुमचं मेंदू सारखं हे राहतो बिझी राहतो.
ह् त्याला बी थोड हे रील्याक्स. ह
त्याच्यासाठी मी करायचे ते आणि हे पण करायचे ड्रॉइंग फक्त एक असतं ना. बघ ते ह्याच्यात येत. असं स्क्वेर मध्ये ते लाईन्स करतात ते डुडल असं करतात ना गोल गोल करतात. नाहीतर असे लाईन्स फ्री हँड अस ख
ते ते आपल्या पेपर जणा ते आपलं पावसाळ्यामध्ये आपण ते काय बोलतात जहाज बिहाज बनवत ते छोटी छोटी
नाही आणि हे कसं एक काळा पेन पाहिजे तुमच्याकडे तुम्ही स्क्वेअर असं पेपर असेल त्यात तुम्ही शेक एकच डिझाईन अशी करु शकता तर ते खूप रिलॅक्स सिंग आहे म्हणजे असं वाटतं की अरे काय एवढं पण ते करता ना तुम्ही. ते ना तुम्ही असं मन लावून करता तर शांत होत अस तर ते छान होतं ते मीन करायच नेहमी. तर असं होत आमचे छंद पण असेच होते आमचे बीजी ठेवायचे आम्हाला
हा ते पण आहे ते बालपण आठवलं ना तर बहुतच हे होत. बालपण करायचे खूप पावसाळ्याला कि त्याच्यात पाण्यामध्ये सोडायचं.
त्यांच्या बोटीवर ते जहाज वगैरे बन
हा बोटी वगैरे छोट्या छोट्या मजा यायची पण आता तेवढं नाही होत.
आता तेवढं नाही होत मग तिथे काही असे मुलांचे क्लासेस वगैरे नाही घेतात तू एवढं शिक्षण झालं तुझ एवढा अभ्यास केल्या मग आता शिकवायचं सगळ्या.
ते गावाकडे घेत होते आता इकडे आले तेव्हापासून आ मी कंपनी जात होते त्यामुळे मग ते बघू करू.
हा कारण मुलं बरेचसे असत तिथे ना आजूबाजूला त्यांना शिकवायचं ते बरंच एक चांगलं बिझनेस आहे आजकाल.
हा -हा ट्युशन वगैरे हा.
कारण माझं पण ट्युशन्स होत पण माझ्या ऑनलाईन असतात ह लॅपटॉप वरच घेते मी माझं तेवढं पेशन्स नाही कोणाला ते शिक शिकवायच खडावं खडू वगैरे तेवढं नाही मला ऑनलाईन मी शिकवू शकते. आणि माझ मोस्टली भाषा शिकवत आहे ना मराठी आणि हिंदी तर काय बाबा इंग्लिश मिीडियमची पोरं अरे मराठी वाचता येत नाही त्यांना असं आहे आजकालची पिढी.
आजकाल -आजकाल नाही हिंदी येत त्यांना इंग्लिश येत म मराठी च येत नाही.
मराठी येत हिंदीत नापास होतात मराठी हिंदीत मला इतक हसायला येतं त्यांच्या आईवडील आमच्या सातवी आठवीतली मुलं मी ज्यांच क्लास घ्यायचे ते अ आमच्या मुलांना वाचता येत नाही मी म्हटलं अरे कितवी ते आता पास कसे झाले मग आणि इंग्लिश मीडयम आहे ना. म्हण हे काय कारण झालं का मराठीन यायचं त्यां घरात कोणती भाषा बोलता इंग्लिश बोलता काय त नाही म्हणे येतोच नाही. आणि मग त्यांना ते आणि मराठीतले धडे कसे असतात ना संत आणि ते कबीरचे दोहे हे पोरांना असं म्हणजे ते पण रडायचे बाकी राहायचे असं असं व्हायचं त्यांना. त म त्यांना सगळं समजून सांगायचं तर असे मला स्टुडन्ट यायचे म्हणजे मराठी यायचे माझ्याकडे स्टुडन्ट त्यांचे घ्यायचे क्लासेस घ्यायचे.
चांग मजा पण येत पण डोक्याला खूपच ते अर्धा ताप आहेेते.
प स्टुडन्ट त्यांना एक माझी होती.
ते लहान लेकरांना बी बापरे खूपच आहे ते त्याच्या हातून मागं लागवला.
त्यांचं म्हणजे कसं ना कंटाळा येतो त्यांना तर त्यांना इंटरेस्टिंग पाहिजे ती माझी एक होती पाचवी मधली होती. तिचं मी ऑनलाईन घ्यायच तर मला पहिलं तिचं वाक्य मॅडम खूप बोर होतय मला मग तिला मी सांगण बर आज काय लिहायच तर मग ती मुहावरे लिहायचे हिंदीमध्ये असत ना वाक्यातले ते म्हणी तस म्हटलं ठीक आहे. प मग ती मला लिहायच कंटाळा आलाय म्हंटलं ह पण आता तुला पाठ तर कराव लागणार ना मग म्हणते काय करू तिला म्हटलं ठीक आहे प्रत्येक जे म्हणी आहेत ना त्याच चित्र काढून दाखव मला. म मग लगेच तयार चित्र काढायला मग लगेच तयार मग त्या पोरींन अशा काय काय चित्र काढून मला म्हणी करून दाखवल्यात की बस हे एंटरटेनमेंट होती ती पोरगी हुशार होती. म्हणजे ती खूप हुशार होती. आणि ती अशी हा ती होती आणि तिला असं चित्र काढायला आवडायचं, तर तिला मग मी तसं सांगाय ह असं चित्र काढून दाखव. मग ते काढलं ना मला कळायचं की तिला ते समजलंय अस तिनं. मस्त असे काय काय एक एक काढून पाठवणार आणि म हे म्हण आहे. आणि म्हणी पण पाठ झालं तिच्या अशा असं केल्यामुळे. मग चांगले मार्क पडले ग्रामर मध्ये हिंदीमध्ये तर तिची मम्मी म्हणते. कसं काय शिकली ही ही कंटाळा करायची हिच्या लक्षात राहायचं नाही. हा आमची पद्धत ते म्हटलं वेगळी शिकवायची. अशी तर चांगली होती ती स्टुडंट माझी. हुशार होती म्हणजे आवडत अस आवडतं मला. शिकवायला ना तस तर बघ. तुझ्या इथे पण कोणी भेटलय ना मग त्यांना क्लासेस. घ्यायचे असे नवीन पद्धतीन.
पण चांगलं पण वाटते पूर्ण हा हा.
ह चालेल चल मगत मग मी. काय नाही आता ठेवते मग मी आता मग नंतर. मी करतेय कॉल आजच करायचे कआज नाही नंतर उद्या.
नाही बोलू नका बोलू नका कट करा.
हा मी कट करते.